हो मला वाटलं कट होतेय काय
नाही मला पण शंका वाटत होती म्हणलं लागतोय की नाही तुला कुठली त्रुटी दाखवली.
अ मला म्हटलं की बिझी दाखवलं तुमचा कॉल मला
नाही मी तर तुझ्याशीच बोलून कट
होय होय लगेचच होय, तेच त्यामुळेच म्हणून म्हंटलं आता थांबावं सारखं सारखं ट्राय करायला नको, नाही तर पुुन्हा लय वेळ थांबाय लागते.
यात कदाचित आपले काल पण झाले ना, मग ते तसं करत असतील.
हम्म काय माहिती पण पाच कॉल करू शकतो ना, अजून आपले व्हायचेच.
काल किती झाले? माझे चार होते ना?
तुमच्याकडूनच झाले हो, माझ्याकडून एक
हा आणि तुझे आत्ता दोन झाले आणि काल एक झाला तुझा. हम् बोल, दार लाव एक झाला. एक झाला आणि मी तुला विचारलं, तुला झोपायचंय का म्हणून. तर तू म्हणली साडे नऊ वाजले, मी झोपते आपण उद्या बोलू
हो तर आपण बोलत होतो कशावरती. आधी जॉब वरती, जॉबलेस पर्सन वरती, त्यानंतर झालं आपलं आवाजाचं प्रदूषण. अरे बरेच विषय आहेत बोलण्यासारखे चर्चा करण्यासारखे आपल्याकडे. कांट बिलीव्ह की आपण इतकं बोलतोय, आय थिंक सो की ते आपले विचार आणि म्हणणं थोडकं तरी काय ते,. मनावर घ्यावेत थोड तरी मग काय त्यासाठी तर आम्ही बोलतोय की आमचा आवाज कोणा पर्यंत तरी पोहोचू.
मला मला पण हे बोलणच असं अपेक्षित होत नाहीतर नुसतं जेवलीस काय? खाल्लीस काय? आणि पाव किलो चिकन घेनं, पाव किलो तांदूळ घे, आणि त्याच्यात मसाला घाल हे असलं मला मीच ना बोलायला दोन तीन दिवस मी कुणालाच कॉल केला नाय. नही मी कुणाला कॉलच केला नाही म्हंटलं, मला ह्या विषयावर काही बोलायचंच नाहीये.
त्यात एक लेडी होत्या. त्यांनी अं म्हणजे त्यांच म्हणजे त्याला कलाच म्हणालं पाहिजे आणि मला त्यांच्याशी बोलताना छान वाटलं म्हणजे इतक्या परफेक्ट बोलत नव्हत्या, पण त्यांच्या कामाविषयी त्यांनी इतकं छान बोललं ना मला. म्हणजे? लोकरीपसून पण बनवत होत्या. त्या स्वतः पेंटिंग पण करत होत्या. त्या स्वतः शिवण काम पण करत होत्या. त्या आणि त्यांनी आता त्याचे क्लासेस पण चालू केले आणि त्यांचं म्हणजे त्या जेव्हा लहान होत्या, तेव्हा त्यांना शिक्षक बनायचं होत म्हणे. पण ते काही कारणास्तव शक्य झालं नाही आणि मग न तर त्यांनी हे एकेक एक करत शिकत गेल्यावरती म्हणजे ते सगळ्यावरती पेंट पण करतात. ड्रेसेस वरती, साडीवरती, ड्रेस शिवतात, ब्लॉऊज शिवतात, म्हणजे सगळ्या कला त्या ह्यातल्या ज्या आहेत ना, शिवण मधल्या किंवा जे आपण शो पीस म्हणतो क्राफ्ट वगैरे ते सगळं त्यांना जमतं. स्वेटर येतो त्यांना. बनवता शिवाय त्या आता भरतनाट्यम सुद्धा शिकलेत. म्हणजे ह्या वयात मला त्यांच्याशी बोलून भारी वाटलं.
मी त्यांना ओळखते असं वाटतय मला अशी एक व्यक्ती माझ्या पण ओळखीची आहे.
अच्छा अच्छा पण त्यांच्याशी बोलून मला खरच छान वाटलं. त्यांच्या मुलीला पण त्यां
थोडसक थोडसं कानडी टोन होत ना त्यांचं साधारण.
हम् मी एवढं नोटीस नाही केलं मे बी. नाही पण खरंच तो छान होता. म्हणजे मला त्यांच्याशी बोलताना ना. खरंच छान वाटलं की म्हणजे त्यांनी ना हे असं. म्हणज ह्या आपल्याला ऍक्च्युली दुय्यम म्हणतात. म्हणजे आपण कसं विरंगुळा म्हणून करतो ना, एखादा पेपरक्राफ्ट किंवा तोरण वगैरे पण त्यांनी त्यालाच कला बनवली स्वतःची. आणि त्याच्यावरती स्वतःची उपजीविका पण त्यांनी तयार केली. आणि शिवाय त्यांनी आता इन्स्टाग्राम मू स्वतःजचं पन के
हा शंभर टक्के त्याच त्याच मी ओळखते त्यांना. ह् त्यांच्या दोन्ही मुली पुण्या पुण्यामध्येच राहतात. त-त्यांच्या दोन्ही मुली
अच्छा अच्छा अच्छा हा हा ह हा असतील कदाचित ओळखीचेच आपले लोक आहेत म्हणल्यावर शक्ये पण छान वाटलं त्यांनी एवढ्या म्हणजे ह्या
त्या पहिल्यापासूनच खूप आणि बऱ्याचशा महिला असतात फक्त काय होत माहिती का त्यांना मार्केटिंग जमत नाही. आणि हल्ली कस होत. ते माहिती आहे का ब्रँडला लोक महत्त्व देतात म्हणजे आम्ही स्वतः पण बचत गटाने एक बिझनेस सुरू केलेला आम्हाला एस आर फंडातून त्याची मदत वगैरे मिळाली होती. आणि ते पण कोरोना काळात हं हँडवॉश आणि फिनाइल वगैरे बनवायचं अन् त्यावेळेला कि मागणी होती त्या वस्तूंना पण आम्ही जर अस ओळखीपाळकीत. गेलो ना घेऊन की ते काय म्हणणार नाही आम्ही लायझॉलच च वापरतो आम्हाला दुसरं चालत. नाही नाही आम्ही ते अमुकच कंपनीच वापरतो म्हणजे ब्रँड घेणार फक्त
हा म्हणजे त्यात अस त्याच्या मागची एक्झॅक्ट ब्रँडचा विचार का येतो माहितीये का म्हणजे त्याच्यात भेसळ नस सावी असं आतापर्यंत समज होता पण आता ची करंट विषय चालू आहे. त्याच्यावरून तर तो त्यांचा साफ गैरसमज आहे हे. सिद्धच झालेलं आहे कारण प्रत्येक गोष्टीत सध्या भेसळ आहे.
हम्म. आता तू जर म्हणजे बचत गटांनी वेपर्स किंवा चिप्स वगैरे बनवले आणि त्याचं साध पॅकिंगला असलं आणि ते वजन करून पन्नास ग्रॅम जरी पाच रुप पयला दिले तरी मुलं पण ते घेणार नाही पण ते रामबंधूच चार तुक कडे असले ना तरी ते घेणार. हा त्याच्यासाठी तुम्हाला एक तर जाहिराती करायला पाहिजे आकर्षक पॅकेजिंग पाहिजे. तुमचं नाव झालं पाहिजे आणि अशामुळे ना बऱ्याचशा महिला मागं पडल्यात की त्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे पण ते एक्सप्रेसच करता येत नाही त्यांना
एक्सप्रेस म्हणण्यापेक्षा त्यांना ते प्रेझेंट करता येत नाहीे.
हम्म.
आपल्याला प्रेझेंटेबल नाहीयेत आपण आपलं झालं ना पण एक आहे ह्यामध्ये ना. त्यांच जे प्रोडक्ट आहे ना ते शुद्ध आहे मात्र बर.
पण ते पटत नाही समोरच्याला
खाण्याचा असू दे किंवा इतर वस्तू असू देेत किंवा काय असू दे ते जीव ओतून केलेला आहे त्यात भेसळ नाहीये पण त्याला निव्वळ निवळ चांगलं आकर्षक पद्धतीनं प्रेझेंट न केल्यामुळे त्याला मार्केट नाही.
हो
आणि जवळची लोक पण घेत नाहीत कारण तो ब्रँडचा आपल्या मनावर एवढा पगडा बसलाय ना, की ह्या ब्रँडची वस्तूच आपण वापरायची खायची आणि ब्रँडेड वस्तू, राय ह्याचा एक वेगळा वर्ग आहे त्यामुळे ती लोक ही असं घेतच नाहीत.
ही एक बाजू झाली आणि दुसरा एक वर्ग कसा आहे माहिती आहे का तुला कि तुमच्या प्रोडक्टची किंमत किती आहे मग आम्ही म्हण टलं पाच लीटर ची दोनशे रुपये मग आम्ही मुंबईवर्ण शंभर रुपये ला पाच ली टर आणतो पण क्वालिटी काये म्हणजे हे मोठमोठ्या हॉटेलमध्ये झालंय आता माझं गाव असं आहे की ते गावही म्हणता येणार नाही शहरही म्हणता येणार नाही. असं मधलं हे एकदम आडाणी पण नाहीये, आणि खूप साऱ्या सुखसुविधा पण नाहीयेत. पण जे काही हॉटेल असतील ते स्टार नाही. पण बऱ्यापैकी त्यांना आम्ही जाऊन विचारलं की आमचं हँडवॉश वगैरे तुम्ही ठेवू शकता का मग एवढ्या एवढ्या ह्याच्यात तर, ते म्हटले नाही आम्ही मुंबईवरून आणतो मग म्हटलं तुम्ही क्वालिटी बघा,, ते म्हटले हॉटेलमध्ये आम्हाला क्वालिटी काय करायचीय गिरायक येतंय कसपन दाब ते घेतय संपवतंय फक्त ते तिथे ठेवल्याशी कारण तर तो हॉटेलवाल्यांचा मुद्दा, सम बरोबर होता पण जे टीचर्स होते ना अगदी इंग्लिश मीडियमवररचे एज्युकेटेड ते पण म्हटले की इतना, ह मेहंगा आम त मुंबई म इतने पैसे म इतना मिळतय पण ते त्या, तुमच्या हाताला किती ते म्हणजे हार्मफुल आहे किंवा त्याच्यात ऍसिड किती प्रमाणात आहे, आम्ही काय वापरलं ह्याचा विचार,
ते ते डझं्ट ट मॅटर ते मॅटर करत नाही त्यांना इव्हन, शिक्षित व्यक्तीला सुद्धा हे मॅटर करत नाही बर का
नाहीय आणि तिसरी गोष्ट म्हणजे मराठी माणूस आपला सातन मारवाडी गुजरात कधी बघितलं च नाही, हा तर एक आला की हात धरून पाच जणांना घेऊन येतो आणि आपल्या मराठी माण, स च कस असत हा पुढ चालला माझ्यापेक्षा हेला कसउडू आता खाली कुठल्या,
हा हेच म्हणूनच आपल्यातले मागे आहेत आपण पाच जण, ग पुढं आणायला मदत करत नाही मागं खेचायला मदत,
हा मग तू जर मला सांगितलंस ना की आम्ही अमुक अमुक बनवलय असं असं वत, तुम्ही पण घ्या तुम चार माण सांगा तर मी सांगणार पण मी त नाही सांगणार बनवायला लागले, काय तिला क्वालिट आहे नका घेऊ त्यापेक्षा तो भैया स्वस्त मध्ये चांगलं देतोय तिकडें जा
मजे नक आपण दुसऱ्याच मार्केटिंग कर
हे मी स्वतः अनुभवले अनुभवाचे बोल सांगते इतकं होप्स घेऊन मी केलेलं म्हण अक्षशः मी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करते तर मी म्हटलं आज मी भाड्याना दुकान घ्यायला लागलो एक वर्षाने मी स्वतःच
हम्म हम्म
मलाच खपे ना कोरोनाच्या टायमामध्ये जर फिनाईल आणि हँडवॉश माझ संपत नसेल आणि मार्केटमध्ये कि ते संपलेय म्हणून रांगा लागतय कि उद्याण म्हणजे आपल माणूस आपल्याला पुढे जाऊ देत नाही.
हो हो तेवढं मात्र आहे म्हणजे मानसिकता चांगली नाहीये पुढं जाण्याची मानसिक, माग ख्याचायची मानसिकता आहे म्हणजे आपली लोक कशासाठी, एकत्र ये माहिती का जर कुणाला खाली खेचायचं असेल ना तर त्यासाठी एकत्र येतील. हा पण जर कुणाला वर पोहोचवायचंय आणि तु.... गरज एकजण सुधा मदतीला उभारणारण नाही ग्रुप जाऊ दे..
हा
मदतीला उभारणार नाही अशी अवस्था आहे मानसिक काय कशातून माहीत नाही.. पण ट्रस्ट इशू सोशलमध्येध्ये प्रचंड आहेत आता तर प्रचंडच आहेत पण.... तरी सुद्धा असायला पाहिजे नव्हतं पण ते नाहीये आता दुर्दैवान.. पण तिकडच्या लोकांच्या मध्ये मात्र युनिटी प्रचंड आहे बरं का... आपल्याकडे युनिटी होती ती नेमकी धर्माच्या नावाखाली होती जी की काही कामाची नाहीये.. बर ती कामाची कामाची आहे असं म्हण.. म्हणटल तरी सुद्धा फक्त मग त्यात नुसता एक आपण शब्द बोलाय पाहिजे.... अ तुला आपल्या धर्माबद्दल नॉलेजच नाहीये तुला काही समजतच नाहीये तू असा बोलूच शकत नाहीस. म्हणजे आपल्याच माणसाला पुन्हा वाळीत कसं टाकता येईल ह्याची सुद्धा त्यांनी...
हम्म
ली असते असा प्रकार आहे इथे पण अशा मेंटॅलिटीची लोक का तयार झालेत ना हेच समजत नाहीये.
हे याच सोप उदाहरण तयार तयार झालेले नाही आहेत त्यांना... तयार केलेले आहेत.
हा म्हणजे सिस्टीम तशीच शिकवते ना.
हा का शिकवते कारण तुम्हाला एक गठ्ठा जर तिथून काहीतरी मिळत असेल. तर तुम्ही ते तसेच तयार करता लोक आणि.... अम मॉब मेंटॅलिटी जी असते.. तेना ती अक्षर धनगरांच्या मेंढराारख असते धनगर कसं पुढे गेल्यावर हुररर... म्हणलं की त्याच्या माग मेंढरांची रांग लागते.
आता सध्या जे काही होतय ते मॉबमध्येच होत
हा मग मी तेच म्हनते मग ती मेंढ्र विचार करत नाही ना. शेतातून चालय, का मेन रोड वून चालय, का डोंगरातून चालय, का नदीवरून धनगराच्या मागं जायचं एवढं माहितीय.
हा आणि दुःख कशाच माहितीहाय का ह्याजात... जे भली भली शिकले ना म्हणजे बाबा हेणी शिकले ह्याना दोन शब्द कळतेत त्यांना बाहेर.... बाहेरचे शब्द माहती आहेत बाहेरची दुनिया माहिती आहे. अशी लोकं सुद्धा ज्या वेळेला ह्या कळपत दिसत नाय ह्याच्यापेक्षा जास्त वाईट वाटते.
कारण काय माहितीये का धनगराच्या मेढया.... धनगरला माहित नसत की आता हा आपलं चा चांगल चारण करतोय पोषण करतोय. पण हा फुढं आपल्याला मोठं झाल्यावर कापायला देणार आहे. चा फायदा करणाराय हा आपल्या जीवावर पैसे कमवणार हेच त्यांना कळत नाही.
विषय आपण नेक्स्ट मध्ये घेऊया.
पण परिस्थिती तीच येते नंतर.
हो हो नेक्स्ट मध्ये विषय कंटिन्यू करूया.
हो चालेल.
ह.